हा बोला की
हम् चहा पाणी झालं
हो तुमचां
हा झालं ब
हा मला तुम्ही पनीर कसराला त्याची रेसिपी सांगता का
पनीर आहे सांगतो या
हा ठीक आहे सांगा
हम् असं पईला भाजून घेतय आणि हम्म तेला तळून घेवडते
हा
आणि मग कांद्याची टॅमटो कांद्याची टॅमेटोची जरा अस आलं असून पेस्ट अस प्युरी करत आणि मग आज मग ते फोडणी टाकतोय तसंच त्यात म चला घालून फक्त हम्म
बस ब ठीक आहे मी सांगते का तुम्हाला पनीरा थोडास तेला तस परतून घ्यायचं फक्त थोडं तेलात एकदम पूर्ण डीप करायचं नाही फक्त थों थड तेलालून बर घालून परतून घ्यायचे फक्त मऊ यासाठी मग पुन्हा ते बाजूला ठेवायचं थंड होण्या झा मग दोन कांदे एक टोमॅटो जरा असं अ बारीक चिरायचं
हा
आणि थोडस तेलात परतायच ते मऊसपर्यंत गरम करायच त्याच्यातच फक्त मग एक तमालपत्र एक हिरवी मिरची चार लस पाकळ्या एक अर्धा इंच आलाच तुकडा नाही तर तयार आला लसणाची पे असेल तरी पण टाकली तर चालत ते सगळा मसाला परतायचा तमाला मात्र टाकायचा त्याच्याला फ्लेवर चांगला येतोय आणि ते सगळा मसाला आपण परतून घेतलेला असतो नाही गरम केलेला त थंड करायच पूर्ण आणि मिक्सरच्या भांड्याच असं कोरडच जिरं घ्यायचं आपलं जिरं आणि जराचं तेल आणि ते मसाला थंड झालेला असे त्याच वाटण करायचं
हा
हिरवी मिरची घालच त्यात नंतर ना आपण जरास लाल तिखट घालतोयच पण चव येतात त्यासाठी एक घालायची फक्त चवीपुरती जास्त तिकड नाही होत याला मग हा मसाला परत थोडस तेल घालायचं कढईत त्याच आणि हा गरम मसाला टे पण परतायचा
ह
पूर्ण एक दोन मिनिटं छान परतून घेतलं नाही त्यात थोडंस गरम पाणी घालायचं एक वटी बरच फक्त ते सगळं मिक्स करायचं त्याला उकळी आली की मग त्यात आपण पनीर घेतलेला असते ना भाजून
हा हा हा
मग पूर्ण उकळी आणली की अनेक दोन मिनिटं ठेवायचे तर कोथिंबीर चिरून टाकायची बारीक थोडीशी आणि गरम गरम वाढा जवतना
हम् हम बघतो ट्राय करून
आम्ही असं करतो
हा ह हा बघदा मी पुुढल्या टाइमाला तच करू
घातली ज वेगळी चव असं होते हा चपाती सोबत किंवा आपलं नामसोबत संचालू
कोणता तुमच
हा
ह
अ ते नाही सांगायचं ओ
बरोबर हम्म हम्म
कॉलवर कॉलवर
हा हा हम्म् म
तुम्हाला समजलं का
हा समजल
हा आणि मी शिलाई काम करतो. ते
शिलाई काम करतासा जेवण काय केलंय सांग
तुम्हाला काय विचारायचं होतंय काय विचाराकी
नाही तेच बोला
हा अशी करून बघा पण आणि त्यात पस मटर पण घालू शकतात.
हम हम
आपले हिरवे वाटाने हा हिरव्या वाटाने कच्चे असेल तर भिजवून घ्याय घेतलेले असत आपण आल्या दिवशी नंतर मग थोड व वून घ्यायचे आणि मग त्यात मिक्स करायचे. कारण भाजी आपली तयार असते, त्यात शिजणार नाही ना, आधी शिजवून घ्यायला पाहिजेत.
होय शिजून घ्यायायला पाहिजे, होय
सुंदर ते प ते शिजतात. बरोबर तर पटकन शिजतात. ते आपले शेंगा असतात त्यात कच्चे वटाने घ्यायचे हा ते शिजतात लगेच विकत ते पण भिजलेलेच असतात. क चला
होय ते पण मऊच असते, ते लगेच शिजतात. हम्म
तुमच्या अंदाजाने बघू शकता तुमही करू शकता
हा बघतोय पुन्हा करून
हा तुम्ही काय करताय आणि
अ मी मी नाही काय मी घरीच असते. मी पण असं ब्लाउज वगैरे शिवते. ते कधी कधरी
हा काय काय रेट चालू तुमच्याकडे
आमच्या इथं म्हणजे साध्या साध्याला अस चाळीस घेतत. हला शंभर घेत जास्त
अर च एवढेच घेतात घर तिकडे
एवढच रेट घेत आमच्याकडे रेट नाही. तुमच्याकडे भेट का.
माझ्याकडं मी शिवते साधा ऐंशी रुपये.
हा.
हा आणि कटोरी असत तो शंभर रुपये. अस्तरवाला दीडशे रुपये साधा आणि साधाच अस्तरवाला तो पण दीडशे रुपये. प्रिन्सेस साडेतीीनशे रुपये बोटिंगचा चारे रुपये डिझाईन वगरे करायचे असेल तर कटोरीला गळ्याला ते एक्स्ट्राचे पैसे होते. दिडशे सोडून प्रिन्सेस ला पण प्रिंसेस ला प्रिंसेस कटोरी असेल तर साडेतीीनशे. काय वेग डिझाईन आप निव लास यंत ते पैसे.
घेतय का आमच्या इकडे र नाही एवढा ब्लाजर रेड रेड. मग तुम्ही स्वतः शेवताय का? बाहेरच घेतायस.
हो.
हा हा.
बाहेरच घेते.
हा हा. हम् तुमच्याकडे असं पर्यटन स्थळ कोणतं?
काय म्हटलं.
तुमच्या इकडें पर्यटन स्थ
रेस्ट नाही कि आमच्याकडे रामलिंगच एक भेट आहे
हम
हा ते जवळ आहे आमच्या पाासून आणि नरसिंहवाडी बघ ारखे आहेत भरपूर कुंभस
हा कुम वटचा ठीक आहे भाऊ बलि आहे
ते पण थोडफार जवळच आहे जवळच त्याच्या आसपासच राहतो आम्ही जवळच आहे ते पण हा तेच क बाहुवलीमध्येध्येच ते जहाजमध्ये तुमचं
आहे वय
हा त्याच्या आसपासच राहतो ना म
हा हा ते न व सात वाजता जावी ला जा चा सात ला जाऊया सम प आर्गमेट हम्म जरा बाहेर जाणार आहे हो हम् विचारले अम् करत्रन
अजून वेळ आहे ना त्याला
तर हम्म हम्म आमच्या इकडे सातेरी महादेव असं बघायसारख हा
बरं
म्हणजे असं डोंगरावर हा खरं बघायला आपल्या एक खालतीकडने माणसं बरयच येतात फिरासाठी होय गर्दी ार प
हा हिथडं आमच्या इथ काय येतय आर्ता आहे ना आ तला श्रावण महिन्यात जास्त गर्दी असते रामलिंग तर तीर्थ आहे पूर्ण पुरातन मंदिर आहे पूर्ण. आणि जंगल हा जंगल भागात. माव जायला ते गाडी लांबच लावाव लागतात. श्रावण महिन्यात जास्त गर्दी असेलेत हा भरपूर गर्दी असे. पण असत ते बघायला पण जास्त करून श्रावण महिण्यात गर्दी शंकर महादेवाचेच असत ना आहे ना ते म्हणजे. उपवास धरणाऱे लोकांचे
श्रावण महिन्यात हा हा आमच्याकडे मी श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिराला श्रावण महिन्यात गर्दी असत्या. तस. पढ महाशिवरात्रीला. वरच्यावर कसं मे मे महिन्यात. पर्यटन. तल्या असते बघायला येते सख.
हा. सुट्ट्या असता भरपूर लो. पण त्याच्यामूळ.
हा आणि बघायसारखं आहे नाही ते गर्दी असते काय म.
ह.
हम्म परत. तर
सातेरी महादेव म्हटलं काय.
हम्म युट्यूबला सेर्चक
आ हा हा ह मध्ये तथ पण अस हेच की शिवरात्रीला वगैरे महादेवस आहे म्हटल्यावर ते तेच गर्दी असणार.
परत महाशिवरात्रीला आणि एनीटाईम पर्यटन स्थळ असल्यामुळे फिरायला इतर. कायमच गरदी असते जरा.
कायमच असते ना तुमच्या इ जवळ. कती
होय आमच्या इथन जवळ आहे ते हा ह फिरायला तिकडं होय जातय श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला
आधी मध्ये पण सोमवारच वगैरे जाण नव्हते हा जवळ असले की जाण नव्हते
होतय होतय हम्म परातमपूर
हा बाळुमामांचं मंदिर
हम्म जवळ आहे मला
हा
हा तुम्ही आलता आद मापूरला
होय आमचं जाणं झाले तिकडे एकदा. एकदा नाही दोन वेळा काहीतरी गेलेलो आम्ही. घरचे सगळे होते हा जर आमच्या इकडून लांब पडते.
हा तिकडनं लांब पडतंय जरा. आमच्या येथून जवळ पडत जरा.
ते बाळू मामाचं जन्म ठिकाण आहे. ना त्या तिथूनच थोड्या अंतरावर आहे बहुतेक
का
हां थोडं
होय आदमापूरच्या पुुढा आहेय होय होय माहित आहे की का ते तेथून जरा पुढे जायला लागतेय
मग तुम्ही जसं फायनल जातय का?
फॅमिली जातय, परत असं कधी तर आम्ही दोघं जातय. जाते बर तरी गल्ली गल्लीतना अशी गाडी करून जात
हा असं लेडीज लेडीजची असते ती गाडी. तस पण, ग्रुपने एकदम गेलेल.
हां तस, हम्म.
तसं गेलं तर आसपासची मंदिरतेन बघ बघता येतात नई.
हो येतं येत असं वाटत जाणारी मग त्रंबोजा गणपती वाट
हा तेच की आदलेमधले पण होऊन जातात, गाडी असेल तर.
आरे तसा पाहिजे म्हटलं तर आपण एकच करूया की? मग दुसरीकडे नाही.
हा ठीकय ठीकय.
आ. हे दहा मिनिटं होत आलीत बघा.
हा चालतंय, मी ठेवते.
हा ठेवा.